हॅलो
तयाच.
हो हो येतो येत
हा हा काय चालला कशा आहे
ताई तुम्ही कसे आहे.
मी पण मसत हाय
हम हा
हम्म बाकी काय चाललं
बाकी चालले तेच कामच करत बसते त आहे दुपार च काम भेटलय अहं अहं आपल्याला मोबाईलवर. या तेच ना.
अ हा. मी दुपारच्याईल कधी कधी माझी माझी ब्लाउज शिवत असे हम्म म्हटलं आता वट पौर्णिमा येते ना. तर म्हंटलं एक ब्लाऊज शिव म्हंटलं साडीवरच. हम्म. तेच आता कटिंग वगैरे करून ठेवलं.
तुमच तुम्ही शिवता का?
हो. मी माझं माझं मी शिवती.
बाच नाहीलीेत का म
नाही बाहेरच नाही घेत. वेळ पण नसतो. आणि माझं माझं कसं मला सवय होऊन गेली ना आता, तर माझं माझं बरोबर बसून जातं मला.
हा हा. मी पण शिवते माझे माझे ब्लाऊज.
हो का हा हा कोणते कोणते गळे घेता?
गळा घेतो असस म्हणजे ज आपल्याला हवे ते गोल, पान गळा, गोल गळा. परत अ टकोली वगैरे अजून दुसरे डिझाईनचे पण म करते कधी कधी म
हो. नाही मला डिझाईनचे नाही जास्त म्हणजे मी शिकलीच नाही. फक्त गोलच येतो मला आणि पान वगैरे येतं त सोपा येतो. पण मग मला आवडत पण नाही. मी गोलच घडंच घालते असं.
हा. मी पण मी पण एवढे म्हणजे वेगळे नाही येत मला सगळ्याचे सगळे थोडे पर्यायत आपण ड्रेस पण येतात मला शिवायला. म असे म साधे साधे नॉर्मल ड्रेस पण शिवते मी.
हो का. हा हा. किती वेळ लागतो एक ड्रेस शिवायला?
ड्रेस उलट उलट खूप सोपं असत सरळ कंटिन्यू बसलं, तर दोन तासामध्ये वरचा कुर्ता हो दोन तासाच्या आतमध्ये च. जर परफेक्ट मी असाल तर मग एका तासामध्ये पण होऊन जातं कारण ड्रेसला एवढं काही हे नसत, ब्लाउज ला थोडस किचकट अस ड्रेसला कस मोठे मोठे लांब लांब लय असतात थांबबून जात ते लई
हा हा हा. एला तरी कटोरी कापा कटोरी जोडा. हम्म. तस ड्रेसच सरळ सरळ शिलाई असत ने.
हो हो. होऊन जातं.
मी पण शिकली त बर का, पण मी कधी शिवलाच नाही म्हणजे प्रयत्नच नाही केला तस प्रयत्न केला असता, तर आला असता.
उलट ड्रेस उलट सोपे आहेत ब्लाउज पेक्षा.
हो ना आणि पॅन्ट?
पॅन्ट पण न वर्ष शिवते मी सलवार परत अ त लेगस वगैरे सारखे अस अस
हा हा हो ना ती पॅन्ट असे मध्ये दोन्ही पायांच्या म ते अस काहीतरी जॉईंट केलेलं हा ते कसं लावत काुमला कळालंच नाही कधीच
ते त्रिकोणी कापून घेतात ते काहीत माप असतं त्याच त्याच अडीचीं तर आणि वर शी काय बाप्पाचं हत त्यांनी आता बरग दर् शवलेलं नाही त्यामुळे ते त्रिकोण असतो म्हणजे तो त्रिकोण त जॉईंट करायचा असतो दोन्ही दोन्ही पुढच्या पाठच्याला सई करून ते मद ठेन ह चिडदार मध्ये असत जास्त करून तस ते मॅनी का तर बोलतात
आणि आपलीच साधी पॅन्ट असते आपण रेग्युलर घालतो ती सरळ सरळ ना सरळ कापायची आणि सरळ शिवायची
हा ती पण सरळ सरळ शिवायची किंवा ते लावलं तरी पण चालत अस
ते का बरं लावता तिथे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून का
हा म्हणजे मध्ये असं बसल्यानंतर तारून फाटू नये म्हणून ते मदे त लावलेले असत आता बसल्यानंतर काय काय ल अससं टाईट असेल थोडी मोठी नसेल पँट तर मधून पाठण्याची शक्यता असते ना
हा हा हा
ते लावतात म ते चुडीदारची पँट अशी टाईट असते ना एकदम पायात हा ह त्याच्यामुळ मती मध्ये लावलं कि म म्हजे कम्फर्टेबल होतं ते बय
ह हा हा हा नाही मी पहिले मुली छोट त्यांना फ्रॉक शिव का काही अ शिवतच राहाची आता कसं आता कंटाळा पण येतो. आणि ते मशीनवर पण बसायच मी एक ब्लाउजच दोन दिवस शिवत असते म्हणजे जसं वेळ मिळेल तसं दा दहा दहा मिनिट बस पाच मिनिट बस असं करत मी ते ब्लाऊज शेवती मग
नाही बरं आहे ना तेवढं पण ते किती पैसे किती लागतात आजकाल ब्लाउज
हम्म आणि शिलाई पण आणि दु दुसऱ्यांनी शिवलेलं मला आवडतंच नाही का बर आत्ता लग्न होतं पुत्नीचं मग त्या वेळ नव्हता ना मग मी बाहेरून शिवून घेतलं ते मला आवडलंच नाही म्हणजे आपल्या आपल्या हातचं सवय होऊन गेली ना आता आपल्याला कळतं कुठे हं का काय म्हणता?
पण किती आहे आ ब्लाऊज ची साधा ब्लाऊज शिवायचा म्हटलं तरी पण अस्तर वालं ता साडे तीनशेच्या खाली आमच्याकडे शिलावले थोडी डिझाईन आले की झाला. चारश चारशे साडेचारशे शिलाई आमक प्रिंसेस कटचं तर पाचशे साडेसहाशे असं शिलाइयं
आणि प्रिन्सेस कटच सगळ्यात सोपं आहे तरी त्याची शिलाई
हा ना ते हो ते सोपं आहे. तरी पण त्याची शिलाई जास्त असते.
हे तरी कटोरी कापा जोडा. त्याच तर काही नाहीच
हां परफेक्ट बसल बसली पाहिजे कटोरी असं पण असत. कटोरी व्यवस्थित तसं त्याच एवढं काही नसतं पण त्याची शिलाई खूप असते. प्रिंसेसची
हां ते नुसतं नावामुळेच प्रिंन्सेस नाव दिलंय तिला नाव नावा मुळे शिलाई जास्त
हो खूप शिलाई आहे. आमच्याकडे सहाशे साडे ते अजून डिझायनिंगचे वगैरे असतील तर मग आरीवर्क वगैरे असेल तर दोन दोन अडीच अडीच हजार रुपये जात घेतात. ब्लाऊजचे
हो घेताना हम् आमच्या इथं आहे तसेच आहे. नुसतं गळ्याच पॅटर्न जरी बदललं तसं तरी लगे शिलाई वाढत
हो त्या आरीवर्क चे तर खूप निघालेत ना आता ब्लाऊज
नाही आरी वर्कच ठीक आहे त्याला कष्टच असता एक एक मनी ओवा लागतो तो ते बरोबर आहे.
ते पण डिझाईन नुसार असतं कमी असेल डिझाईन तर थोडे दीड हजार पर्यंत होतात. त्या तर थोडं खूप जास्त भरलेलं असलं की तीन चार हजार रुपये तर आरी वर्कलाच जातात आणि शिलाई वेगळी आली.
शिलाई वेगळी ह ते ठीक आहे बघ ते कस पूर्ण मानपाठ एक करून बसावं लागतं तर त्यांना एक एक मनी व्हावं लागतं हा
खूप कष्ट अ,, सतं त्याच्यामध्ये त्रास खूप असतो खू आणि काय बला
अ हा काय नाही चाललंय आपलं
शळा झाली मुला शळ
हो शा शाळा नाही छोटी बारावीलाच ती सकाळी जाते तर मग अ येऊन जाते ती पाच वाजेपर्यंत हो कॉलेजला
अच्छा हम् हम
बाकी नवीन काय केक वगैरे बनवता का तुम्ही
नाही नाही मी नाही केक वगैरे काय बनव
नाही का हा हा
हप ना मी पण आधी जात होते जॉबला तर झाल्यावर मी घरीच आहे आता चडून त नाचप
हा हा ह हा एक वय झालं का तेच त्याच रुटिंगला नक वाटत ना
हो ना मग ते घरात तर करून जाव परत ति दिवस काम करा परत घरनेरी करा
हा हा आणि मुंबई सारख्या ठिकाणी घरी यायला पण बराच वेळ लागत असेल तुमला ्यटीवरून
हो तेच ना खूप हे होत रावप राप उतेत
जवळच जावं लागेलं कि लांब जावं लागेल
जवळ जवळच होतं माझ म्हणजे चालत जावं लाग मला काय अस प्रवास थोडा घराजव दहा मि दहा मिनिटावरती होत ऑफिस तरी पण साडे सहा वाजता सुटायचं मग घरी येत सात वाज्याची मला. भाजी वगैरे घेत यायचं ना मग
हा हा हा
वाज जायची मला घर परत घरी मग फ्रेश व्हायच परत म स्वपाक करायचा जेवायच झोपायच काहीचसर करता येत नाही पर सकाळी तेच होभूळा
हा हा नाही म एक हम्म हम्म एक वय झालं का असं कंटाळवाणी पण होऊन जात आणि नको नको पण होऊन जात हम्म हम्म आता सध्या तर हे प्रॉब्लेम आप महिन्या याच्यामध्ये पण खूप त्रास होतो ना तम
हो नाही मला नाही भटयचं म्हणजे म्हजे झा म्हण काज
हो का हा हा हा
ब आमला खू त्रास होत होता म्हणून म ऑपरेशन केले
अच्छा
ह त्यामनय माला काय क अस
हा मला तर सध्या खूप त्रास होतो आणि नको ते दिवस आले क नको नकच वाटतं असं वाटतं कधी जाईल काय माहिती
त्रास होत म जायच
हो ना हम्म हम्म
आपल्या शरीरातल्या सगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे
हम हम हा मग ऑपरेशन नंतर मग आता असं त्याच्यानंतर काही त्रास नाही का मग तुम्हाला म्हणजे असं थकवा येणं गुडगे दुखणं वगैरे
नाही तसं काय नाही पण पाठीचा त्रास मला तेव्हापासून चालू पाठ दते खूपजी ते मनक्या मध्ये इंजेक्शन वगैरे देतात ना ते हो ते मग ते मला ना पाठीचा त्रास पाठ दुखते नाही जास्त कामगैे जास्त बसून वगैरे राहिले ना तर ऑफिस मध्ये होते तर बसून बसून खूप पाठबुक बकायची माझी असंकाळी काम करायचं घरातलं संध्याकाळी करायचं दिवसभराातपासून त खूप पा पाठ दुखयची म्हणून मी सोडून दिला जॉब
हा नाही बरोबर आहे ना मग एवढं त्रास पण आणि पण घरचे काम चुकत नाही करावं तर लागतच ते हम्म हम्
घ्या तुम्ही पण कधीतरी मुंबईला
हा हो ना यांना तर मी किती माझ्या मिस्टरन किती तेळेस म्हंटली बाहेरगावी जाणं होत पण इथलं इथ येणं नाही होत ह असं होत
सुट्टीमध्ये वगैरे हा दिवाळीच्या दिवाळीमध्ये वगरे थो थंड वाा असत
हो ना नाही मुली खूपेच म्हटल्या त्यांच्या मैत्रिणी कपडे वगैरे आणत तिकडन तिकडे चांगले मिळतात चांगले मिळतात पण खास ते घ्यायला एवढ्या लांब यायचं म्हटल्यावर आणि एवढ्या गर्दीत सवय नाही कधी लोकलनी चढ तरण त्याच्यामुळे आम्ही डेरिंगच नाही केली कधी
गाडीच घेऊन याला लागत स्वतःची फिरायचं असेल तर तेच ट्रेनला भरपूर गर्दी असेल ट्रेनला बस
हा हा चालेल चल त आई छान वाटलं तुमच्याशी बोलत
चाल ठीक आहे थँक यू हा